हा हो येतो येतो मॅडम
मॅडम मी मी हे म्हणतो ती रिमा आदारे काय बोल ती और फा फादर क्या बोले थे हा तेरे पा्पा तरी तुझे पाप्पा काय म्हंटले होते कि तू तिकडे य आणि मग बिंदास घेऊन ये तु मम्मी काय म्हणली होती मग तू त्यांना सांध्या फोन केलाय म्हणा मी कमिंग पण म्हणायचं मी हा मी येते तिकडं पण म्हणा मग तुम्ही म्हटले होते मग ते आठवं होतं का तुम्हाला ते म्हणता काय गं बाई तू म्हणांयचं मी म्हणतो ते प्रतिक्षाला ठेवा तर तुम्ही काय म्हणले तू तिकडे ये आणि तिला घेऊन ये आम्ही नाही ठेवणार इथं मग म्हणायच मी येते आणि तिला घेऊन येते मग काय प्रॉब्लेम आहे तुम्हाला सांगा मला तरच मी येते असं म्हणायचं मग काय म्हणतात बघू. बोल आता काय आप्रय अभी प्राय दे तूझे, काय म्हणणं काय तुला सांग
त तम म न की आम यान राहता प्रतीक सला पातबा
नक तुम मला
नाही मी आधी म्हणते मग माझ्या नंतर तुम्ही म्हणा
तिथे गेल्या अचानक म्हणते नाही क बाई आमचं कापूस करपायला आला हजकाम कापणार गायंची शेण कोण काढणार घरात सावयंपाक कोण काढणार
हम् घरात स्वयंपा करायला मण मी ऐ की आणि खुरपायला काय ती लागते का बाया लावतात ते खुरपायला
सोबत गे सोबत मी गे तर मग घरची एक बाजू ही हँडल करते
मग नाही आणयचं
मी तिथेचच म्हणणारी मी ते रसस म्हटलं होतं
तुमही आमच्या रिटून नाही म्हणली आपल्या वरच्यावर म्हणले. रेट रून माणायच की मग मग त्यानी थांबवल्या असती. हा. नाही नाही राह द मामा तिला घेऊ नका सुट्ट्याला जारा. तच्याक नुसते काम करून घ्याता तुम्ही नाही म्हणलं तुम्हाला काय नसते म्हणले.
जे पप्पा मग घरी गेला म्हणले असते तु मग म्हणले असते त्यांना ठेवायचे नाही पण ते अस म्हटलं जावयामुळे जास्त
काय नसते म्हटले तुम्ही स््री टून नाही म्हटली. हो आणला पाहिजे होत मग ठोक अस.
मी एकदम म्हणलो हो त्यांना मुणलं ना द्या मी अणार. मग ये घताना घेऊन येतो.
जास्त वेळा म्हणायच ना.
का अ न म लिे मोका मात आणि आप मण. मग मग माझा अमान झाला मा गोष्टी त्यांनी फॉलो नाही के जरू मतलं. माझी गोष्ट त्यांनी अशी कचऱ्यासारखी अशी खाली जाटाकले असतील मला कस तरी नसतं वाटलं.
काय ना का बोलूग आपलं जावई जावयाचा मान असतोय.
संध्या थोड्या फोन आला ना बोलता बोलत म्हणा मी येते. खदार लाव ना पण प्रतीक्षेला पाठवा इकडं तरी येते. पप्पा म्हणे प्रत्यक्षात धावा करते काय म्हण आह म्हणायचं पप्पा वर्षा दीड वर्ष तिचं लग्न वळेल मी कशाला म्हण तुम्हाला पाठवा पाठवा इकं तिझ आणि तिच्या नावऱ्याकडं मी आहे माझ्या नावाऱ्याकडं माणसं. भेट कशी होणार आम्ही कोणत तरी कार्यक्रमच भेटणार मी तिच्याकडे जाणार ती माझ मजते होणार नाही ही लग्नाची यादी असते भोंडी म बोल ऐकायला विकायला येतं का नाही तुला मला चमचा घेऊन ये.
लय बोलताय तुम्ही.
अर मला बोलायचं क सवय आहे. ून मी जरा जास्त बोलतोय नाही त्याच्या आधी न तुम्हाला बोलायली काय मुलींसोबत बोलायचं. कॉलचा अनुभव नवता मला कॉलवर काही बोलायचं काही नाही. कॉलवर बोलायचां आहे अनुभव होता मी कधी बोल
हो.
मी पड क त कोण त्या मुलीसोबत बोललो. मी कॉलोर कोन मुलीसत बोललोच नाही. मग काय बोललो आहे का.
कोण कोणी बबली टबली.
फेर्न्ड.
माझी बबली बबली.
तुमची बबली एक्स गर्लफ्रेंड होती मला माहि